हॅलो. हा काय कराय लागलाय? म्हंटलं.
स्वयंपाक करायचा. तुझा झाला?
हा हा हा आणि काय मग पोरं आली शाळेत न?
होय आली की शाळेत ना पोर. झाले बाई शाळा चालू एकदाच रुटीन लागलं शाळेच. दंगा धूडकूस काय बोलायला नको. एक तर ऐकतय एक तड एक आहेत.
सुट्टीला गेली असेल की कुठं
सुट्टीला गेलो होतो नव डोंगराला गेलेलो सौदत्ती ला. आणि ह देव दर्शन केलं.
हम्म.
ते राहिल. इथून जाताना आमी अ रा म्हणजे रात्री गेलो ना मग जाय डोंगराला जायच्या अगोदर तर केवढी काम काय बोलायला नको! सगळं घर स्वच्छ करा, सगळं कपडे धुवा, मोठ धुणं धुवा, भांडी घासा, सगळं घर स्वच्छ करून आवरून मग दुसऱ्या दिवशी बाजार आणून, सगळा बाजार करून पोळ्या, पुरणा म्हणजे ते कडबू, भाकरी ते भाजी भाकरीचा निवद, त्या कडबूचा निवद सगळं करायला लागलं. म्हणजे सगळा स्वयंपाक करून संध्याकाळी आंघोळा करून सगळं आवरून एक वाजता म्हणजे आम्ही इथून निघलो रात त्रिचं हो. आणि पहाटे पोहोचलो तिथ पहाटे पो ल्यावर मग ती तिथं आंघोळ केली अ कुंडात. लिंब तीन नेसलो तथ तीथ देवदर्शनंतन ग केल मग नंतर मग जेवलो नंतर मग आणिवती डोंगरावर गेलो. देवीच दर्शनाला म्हणे देवीचं दर्शन त्यांनी घेतलं, ते परड्यातीन भरायच्या होत्या त्या भरल्या. कडबुचे निवेद ते पण केलं. अ केलं काय? गर्दी एवढी की भयानक गर्दी होते आणि उन्हाळ्यात च गेल्यामु गर्दीत असश गरमी वाटत होत्या ग गरम असं होत होत घाम
हम्म आम्ही पण पंढरपूरला गेलेलो. हम्म हम् पंढरपूरला. नव्हते पण तिथेच लग्न झालं की लगेच तिथं माहेर तेच आहे नाही मग तिथं गेलो राहिल दोन चार दिवस राहिलो. जरा फिरलो आणि आलो मग अधिक महिना लागणार होता गर्दी फार उची पई अधिक महिन्यात पंढरपूरला म्हणताना मग हाल उद्या उद्या अधिक महिना लागणार आहे म्हणले की आज आलो पण विठ्ठलाचं दर्शन झालं. मस्तपैकी ते कस पास अस गावातल्या लोकांना आ कर्ड दाखवले की दर्शन होते रात्री साडेनऊ ते साडे दहा पर्यंत मग माझी बहीण पण आलती सुट्टीला. बहिण बहिणीची पोरं, माझी पोरं सगळेजण मिळून रात्री साडे नऊ ते साडे आमच्या मंदिर आहे ना मग साडे नऊ ते साडे दहा दर्शन तेवढ्या वेळात अगदी काय गर्दी नस म्हणजे लाईन नसती एवढी ते आधार कार्ड आणि गावातल्या लोकांचं पा पास दाखवलं कणी दर्शन मिळत सकाळी सहा ते सात पर्यंत एक असत रात्री साडे नऊ ते साडे दहा गावातल्या लोकांना.
हा ह ते कसं तुम्ही ओळखीच आहे ना. तुमची ओळखते नाही का नाही तिथं त्यामुळं
होतय होतेय व्हय. त्या आणि सगळं माहितीय ना तथलं. आता दोन चार दिवस राहिलो आम्ही. एवढं फिरलो आता सगळं कसं पहिल्यापेक्षा आता जरा नवीन नवीन काय काय केलंय ना? मग सगळं ह. गजान गजानन महाराजाचं मंदिर चांगलं केलंय इस कोण मंदिर आहे नदीपलीकड. परत अजून इकड कैकाडे महाराजांचं मठ आहे. पुरी महाराजांचं मठ आहे. गोपाळ र आहे, विष्णुपद आहे खूप मंदिर आहेत. छोटी छोटी मंदिर आहेत. पण एवढी छान छान येत. ती सगळी आता तर सगळं व्यवस्थित करायला लागले आणि पहिलं कस जुन होत की नाही? आता त्या सगळं म्हणजे कोरीव काम करायला लाग विठ्ठल मंदिरात पण कोरीव काम चालले. म्हणजे, अगदी पहिला नवीन नवीन मंदिर. बायरजार कस असतंय की नाई? तस करायला लागलेत कोरीव काम. एवढ सुंदर करायला लागलेत आता पहिलं आता म्हणजे, आता अयोध्येचं राम मंदिर कसं मधे सेंटरला चार ही बाजूला चार मो मोठे रस्ते अस. तसं पंढर पूरला तसं येणार आहे. त्यामुळ जवळपास जवळपासची घर पण भरपूर जाणारे. आमचा जुना वाडा पण तिथं जवळच आहे आमचा जुना वाडा नाही अगदी रस्त्यावर येतोय. पण मस्त अगदी रस्त्यावर येणार आहे म्हणजे रोडला लागूनच येतोय. ते असं हा.
हा हा. आणि बरं होईल जरा पंढरपुरात पण जरा सोय केली तर, कारण किती भाविक जात्यात पाच पाच दहा सहा सहा लाख मग
होय मान्य आहे सगळं, पण गावातली जे लोकांची घरं होती ना जवळची तीच जाणार आहेत ना आणि पंढ जे लोकांचं कसंय, बऱ्याच लोकांचं त्याच्यावरच जीवन आहे गं, म्हणजे चे चिरमुरे, पेढा, बुक्का हा उदरनिर्वाह हा सगळा तिथं हाय, म तुम्ही ते मंदिरं पाडल्यानंतर म्हणजे ते घर तुम्ही पाडल्यानंतर दुकानं स सगळी काढल्यानंतर लोकं कुठं जाणार? काय करणार? हम्म. आता जी अगोदरची होती, जरा म्हणजे पन्नास पंचावन्नच्या वयाची असतील. ते त्यांनी आता त्यांचं रुटीन बसलंय ते सगळं. ते आता परत काही शिकू शकत नाही, बाबा लहान पोरं आहेत ते शिकाय लागले त्यांनी पुढंच पुढंच भविष्याच विचार करू शकतेत गं, पण आता ज्यांचं पूर्णपणे निम्म आयुष्य गेलंय तिथं‌ आणि तुम्ही आता ते उद्ध्वस्त करून दुसरं तुम्ही पाडणार म्हणल्यावर त त्या लोकांनी काय करायचं गं? हम्म.
होय त्या लोकांच्या सोयी करायला पाहिजेत खरं, हा त्यांना असे छोट्या छोट्या गाळे जरी काढून दिले तरी त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह चालवु शक
पण तसं कसं होणार आहे गाळे जरी तुम्ही काढून दिला का नाही विठ्ठल मंदिर पशी तिथं कायच म तेवढ्या एरियात त्यांनी कायच करणार नाहीयेत, मग लोकांनी करायचं काय? तुमा ला घ्यायला म्हटलं तर एवढा मोठा रस्ता ते पलीकडं तिकडं कसं जाणार? आम्ही म्हणजे काय म्हणतो ते गावातले लोकं, की हे सगळं नका करू आमच्या इथं, हाय ते लोक कांच आहे ते रु टीन चांगले पण ते ऐकलं नाही, कोर्टात गेली होती केस बर भर भरपूर झालं हे दोन वर्ष प्रकरण चाललं पण नाही ते, सरकार ऐकतय व्हय, किती लोकांनी आंदोलन केली मोर चा केला. रस्त्यावर आडवं बसले होते लोकं तिथली.
अ बसणार की, आता त्यांचा उदरनिर्वाहच अ बंद पडणार म्हणल्यावर त्यांना त्रास होणार. त्यांनी जगणार कशावर? अस
हा, आणि गावातली घरं जुनी घर आहेत की नाही? त्या अक्षरश एक एक कोटी कोटीला जाणारी एवढी किंमत आहे एक कोटी कोटी एकेकांचे पन्नास साठ लाख सत्तर ऐंशी लाख अशी घराची किंमत आहे, गावात पंढपुरात. अगदी मंदिरा पसली घर येत. आता आमच्याच माझ्याच बाबां घर आहे ते सत्तर लाख किंमत सांगितली आता त्याची. मग एवढं आता आमचं जर, आम्ही घर ते विकल तर सत्तर लाख येतील आम्हाला, आ सत्तर लाख येतील तर तुम्हाला आमचं जर जे घर गेलं तर तुम्ही सरकारकडून आम्हाला सत्तर लाख रुपये मिळणार आहेत का? आ नाही मिळणारे एवढं सत्तर ला हा मग ते नुकसान व्हायला लागले, आता आमचं तस जात नाहीया घर. पण बाकीच्या लोकांच घर गेल्यावर जेवढी किंमत येते तेवढी किंमत ते सरकार देऊ शकणार हाय का, प्रत्येकाला.
नाही सरकारकडून एवढं किंमत येत नाही दिली, तर थोडंफार काय तर सरकार मदत करतील. अरे! एवढा एवढी रक्कम मोठी देत नाही जेवढी किंमत आहे तेवढी देत नाहीत.
त्यांना क त्यांनी कसं करणार प्रत्येकी तेवढं हा तुम्हाला तेवढं दिलं की दुसऱ्याला पण तेवढं म्हणजे तुला जर पन्नास लाख दिले तर मला पण पन्नास लाखच देणार ना, एखाद्याला जास्त एखाद्याला कमी त्यांना देऊन चालणार ना ही म हे नुकसान व्हाय लागलं लोकांचं माझ घर रोडवर होत, मला रेट जास्त मिळाला पाहिजे म मला कमीचं मिळणार ना सरकार मध्ये ते जर म घर गेल तर
होय. सरकारी नियमात ना घराच्या जाग्यांच्या द दर कमीच हायत ते कसं भांडवालदार किंवा म्हणा असं खरेदी विक्री करणार आहेत, त्यांच्याकडून असं जास्त पैसे मित ना आणि जागेची त्या किंमत पण जास्त होते्या
होय पण आता आता तिथल्या लोकांच फार नुकसान होणार आहे बा फार नुकसान होणार आहे खर आणि स सग जाता तुमही गाात च्या बाहेर घर देणार जागा देणार मग तिथं बांधणार मग सुरुवातीपासून स स ते रुट बसाला क किती वेळ लागणार जर काय जर गावात काम असेल तर गावाच्या बाहेर नाही एवढं मात्र माणूस असेल ती गाडीवररं किंवा सायकल वरन एवढा लांबून येऊ शकल का आता त्यांचं प्रत्य ते त्याचं रुटीन बसलं ग सगळं
होय ते आता सगळं विस्कटणारच की आता सगळं एवढ हे केलं म्हवर मंदिर मंदिर छान आहे आणि तिथं एवढं एवढे पण असं काही गर्दी फिर्दी वाटत नाही कुठं स्वच्छता त्या नदीच्या इथंच पाहिजे बघा
नाही आता करणार आहे सगळं व्यवस्थित कसं होतय वारकरी वगैरे येऊन करण खूप घण स्वछता करून जाते सगळी काही बोलायला येत नाही म्हातारारी माणसाशी ज जुन्या पद्धतीचीच लोक येतात ना अस आता तू बघा अक्कलकोटला गेलं किंवा शिर्डीला गेलं किंवा शेगावला असे सुशिक्षित लोक अस पंढरपूरचे वारकरी कग माण ते नसत ना मग त्यांना असं म्हणू शकत नाही की बा तुम्ही इथ तिथ हे कर म्हातारी माणं ऐकतच नाही मग ते सगळी घाण करून जात मग असं होतं मग सगळेजण कसं म्हणतात घाण आहे तुमचं ग घाण आहे पण तसं नाही पण येणारी लोकच घाण करून जातात ना
होय
हे कळायला पाहिजे मग त्या
न का आम्ही पण पंढरपूरला गेलेलो पहिल्यांदाच गेलो आमची फॅमिलीच होती अशी अस आम्ही देवदर्शनाला म्हणून गेलेलो तेव्हा मग त्यावेळी मंदिर एवढं छान वाटलं परि असा छान म्हटलं असं वरून देवाचं दर्शन आम्हाला चरण स्पर्श दर्शन झालं मी पहि पहिल्यांदाच गेलो तर दर्शन आम्हाला चरणपर्श झालं आणि नदीला तिकड आंघोळीला टन गेलेलो आम्ही तिथं नको नको वाट लागलं एवढी आ नदीत पाय ठेवायला नको वाटत तेवढी घाण तिथंच कपड्या टाकल्या तिथंच घर करून ठेवल्या तिथंच काय काय नाही त सोड य देवाचे फोटो ते नदीत ना कसं उलट उलट तुटकं फुटकं करून ठेवलंय काय ते स्वच्छताच नाही अजिबात नाही तिच्या इकडे स्वच्छताेलेली नाही
ती लोक फार येऊन घान करून जातील ल काय बोलायचं अवघड होतं आणि सगळ तरी आता ते टॉयलेट वगैरे बांधायला लागले सगळे सगळंचं सगळं डेव्हलप नवीनच सगळं होणार आहे सोडाच देवेंद्र फडणवीसच्या मार्फत सगळं करून देणार आहेत पण फार नुकसान होणार आहे पण लोक मला तर अस अक्षरशः आम्ही परवा गेल्यावर माझ्या सगळ गल्ली बळ फिरून दाखवले हो आम खेळायचो आम्ही इथं ह्या इथं लपायचो इथं माझ्या मैत्रिणीचं घर इिकडं हे मंदिर आहे त सगळं नेऊन दाखवून आणल पोरीना परवा
हा बर म्हणजे आपले बाल पण ह बाल पण आपण तिथं घालवलं ते ते सगळं आ नवीन जुन्या गोष्टींच्या बरोबर नवीन गोष्टी पण आपल्याला एक्सपेक्ट कराव्याच लागणार आहे त्यामु अवघडच वाटतय खरं तुम्ही आता राहिलाय तिथं तुमचं बालपण पूर्ण गेलंय म्हणल्यावर तुम्हाला तर जास्तच त्रास होणार
जु जुनाच पंढरपूर खूप छान आहे आम्ही किती खेळो किती मजा केलो आज आठवलं की नाही माझ्या माह मं वगैर विषय नाही आ् रडतो हे सगळ जाणार आहे आता आपण इथ खेळलो बघ आपण. गेलतो का नाही आपण हे असं म्हणजे प्रत्येक आठवण एक ताज्या होत का नाही, अक्षरश आम्ही रडतो मैत्रणी -मैत्रणी नाही ग आता सगं बदलणार आहे आता कसं माहि. ं म्हणजे आज माझ्या दोघी चार पाच जणी मैत्रिणी तिथंच आहेत ना पंढरपुरात. त्यांचा माझा कॉल झाल्यावर, बोलणं होतं म्हणजे जाणार आहे सगळ्या अशी छोटे छोटे एवढी घरं आमची कशी, जवळ जवळ जवळ एकाच्या माडीवर दुसऱ्याच्या माडीवर टेरेस, जाय आहेत अशा उड्या मारून या उड्या चिटकून चिकून चिटकून चिटकून घर आहेत.
घात हा आणि एकदम जुन्यालं अस जी नवीन आहे ते छान वाटत मी पण, मोबालवत्न बघितले
आमचं बाबांचा जुन वाडा, नाही दिसत ना तुला एवढा बारका वाटेल आत म पण आत म असं लांबडा तीन मजली घरी आमच्या बाबांचं जन फारमस्त तररमच माती, आतावा पडाला झाले म्हणून कुलूप लावले विकणार ते कॉरिडॉर म्हणून कॉरिडॉर झाले, णार ते वा आता नवीन घर बांधलंय तिकड रेल्वे स्टेशनकड मस्त बांगलाय बांला त्यांना, त्याला कुलूप लावलय पडायला झालंय आमचे आजोबा सांगायचे. आम आम्ही लहान असताना ते शंभर वर्ष पूर्वीचा वाडा होता म्हणज काय सुंदर आहे आमचं घर धाबर स्वयंपाघर तळघर, पसऱ्याची खोळी बाळांनीची खोली वसरी माडी माजघर फार आमचं घर छान आहे माहेरच फार छान आहे ते पिक्चरमध्ये दाखवते तसं घर आहे आमच. माहेरचं फार मस्त आहे.
मग कधीतरी व्हिडिओ तर काढून ना की अशी घर सक्त तो बघायला मिळत. नाही आणि आम्ही पण बघू आमच्या मुलांना पण दाखवू हा कि हे बघा अ म्हणजे आतुचं घर आहे. किती छान आहे असं काहीतरी होईल, का नाही एवढं पुर म्हणजे असं एवढं. जुन नाही भेटत बघायला.